तो एक कट झाला.
हो काल पण असाच कट झाला मी इकडे हॅलो हॅलो च करते तिकडे त्यांनी पण मेसेज टाकले मग म्हणे कट झाला परत करा असं. हा.
आवाज येतय ना.
हो हो आवाज येतोय.
हम पण मग मला एकंदरीत असं वाटतं की सगळ्यांनीच आहे ना काहीतरी महिलांनी केलंच पाहिजे घरात ल्याघरात.
बरोबर आहे म्हणजे आता ब बऱ्याचशा ब बरंच आहे म्हणजे. आता आपण जरी ब्लाऊज शिवतो तर कोणीतरी आरी वर्क केलं तर त्यातही अमाऊंट सांग पैसे चांगले मिळतात.
असं डिझायनिंग.
म्हणजे कस जेला नाही का खरंच सांगते ना काहीकना असं वाटत मी शिक्षण नाही केलेलं आहे त्यामुळे मला कुठेच करता येणार नाही घरामध्ये पण नाही मला जमणार नाही.
उलट जन काढून टाकलं पाहिजे कारण ज्यांना श क्य त्याना जरा आहेच नाही ना त्यांच्या साठी तर चांगलं आहे कि त्या काहीही करू शकता ठीक आहे प्रत्येकाच शिक्षण-
आणि मुळात म्हणजे तुला सांगू का पार्लर पार्लर, पार्लरचा व्यवसाय खूप उत्तम आहे ज्याला शिक्षणने केले त्यांना काय त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे कशीाय लागत. खूपच जास्त काही असं काही नाही ना.
नाही.
ह पार पार्लर हा छोटासा क्लास करायचा आपल्याला जास्त, हाय फाय नाही करायच घरगुती करायच तुला घराच्या बाहेर पण जण नाही कुनाला कुट, घरा मधेंच तुजा रोजगार चालू राहील. पोर, हा पोर बाळा सांभाळत सांभाळत घरातली परिस्थिती सांभाळत सांभाळत. त करणे. ह सगळं करणं आहे आणि मुळात म्हणजे आजकाल आहे ना प्रत्येकाला नाही का पार्लर हे, तर प्रत्येक जण जातीच लेडीज.
बरोबर जातेच आणि गरजच असते आता तर, छोट घरात छोट मोठं फंक्शन पहिले तरी लग्न मोठंच फंक्शन म्हणून त्याच्यामध्ये व्हायचं आता तर, अ सोशल मीडियामुळे.
रीलस मुळे मुळात म्हणजे स्टेटस स्टेट रीलस. मुळे जे आपण सुद्धा बघेल आपल्याला पण असं वाटतं ना ह्यानीं केल आपण पण केलं पाहिजे किती छान वाटतं. हा त्यामुळे कस होऊन जात. की छान प्रत्येक म्हणजे आता आपण म्हणतो सोशल मीडिया मु आपल्याला खूपच हे पण. चांगलं पण काय काय गोष्टी शिकायला मिळतात.
हो ते तर नाहीच.
अं म्हणजे ज्याचे फायदे असात फादे असतात असे तोटे पण असतात पण आपण जर तोट्यांकडे न लक्ष दता फा फायद्याचाच विचार केला तर खूप फायदे त्याच्या
हो बरोबर आहे
हम्म
आता आमच्याचं कडे कसं होत की, कोणी ब्ल ब्लाउज शिवायचं तर कोणी ते रुखवत वगैरे बनायचं.
हां
असं वेगळं वेगळं, घरात बसल्या बसल्या, किंवा मग ते मशीन निघालेले असतात. पेन्सिल बनवायचं, मग ते डग लावायचे काम करायचं. हे साध्या साध्या गोष्टी हे, पण तिथे काही शिक्षणाची गरज पडत नाही.
नाही, आणि त्याच्यातनं कस माइते का आपला वेळ पण जातो. आपल्याला पैसे पण मिळतात, आणि आपल्याला आनंद पण मिळतो.
हां बरोबर आय. आणि डोग्यातनं हेही निघून जातं ना की आपण शिक लेलं नाही ना आपल्या
हो, हो आणि मुळात म्हणजे आज आजकालच्या हेच्यामध्ये एकट्या माणसानी कमवणं म्हणजे खूपच हे, कारण की मुलांचे शिक्षणा खूप खर्चीके आता युद्धामुळे पेट्रोल चे भाव वाढलेलेत. पेट्रोलचे भाव वाढले.
त्यान इंग्लिश माध्यमामध्ये तर जास्त फी वगैरे लागते.
फी खूपचे ना फी फीज हे. मुलान् घरात बसत नाही त्यामुळे ट्युशन लावावी लागते. आणि त्यांचा काय पाहिजेल ते? रोजचा खर्चा किती असतं.
त्याच्यामु पैशांची गरज कुठे आहे नाही असं होत नाही सगळीकडेच लागते.
हो आणि एक तर माण बस कमावणं ए त्याच्यावर नई आणि आजकालचं दवखण पण खूप खर्च एक ना. सर्दी खोकला झाला दवाखानत गेल तर हजारहून हजार कुठे जातात ते सुद्धा समजत नई.
समजत नाही बरोबर आय. त्याच्यामुळं थोडासा आ धरही होतो एका माणसाच्या कमवण्याला. केलं पाहिजे.
हो, म्हणजे घरात बसून जर शिकलेली असेल तिला बाहेर जाणं नस हो त तुमी ट्युशन सुद्धा घेऊ शकते घरात बसून. हां ट्युशन च्या माध्यम उदमातून पण पैसे कमवू शकते. हां आज ट्युशनला नई-नई आ हो आपण बाहेर जाऊन काय करण्यापेक्षा कोणाला पटत नसेल समजा काय कायंचे फॅमिलीमध्ये ते लतात ना नाही घरात. च्या बाहेर आमी आजपर्यंत पाठवलं जाणार नई, पण मग घरात बस तुम्ही ट्युशन सुद्धा घेऊ शक तात शिकलेले ए तुम्ही त्या शिक्षणाचं हो, शिक्षणाचा काहीतरी फायदा पण होतो ना त्याचा. पण एवढं शिकलेलो ए तर हं. म फायदा होतो त्याचा त्याच्यामुळे ट्युशन पण खूप छान गोष्ट आहे की तुम्ही तुम्हाल त्याच्यातनं तुमचे दो न तास पण जाईल तुमची शिक्षणातली जी आवड ए
शिक्षण हो बरोबर हे, आणि जास्ती काही शिकाय नाही मिळतं मुलांकडनं पण. आपल्याकडनं मुलांना जसं मितं. तसं त्यांच्याकडनं ही आपल्याला काही ना काही शिकायला मिळतच असतं नवीन नवीन.
हं
हम्म आणि मुलांमध्ये आवड पण निर्माण होऊन लागते म तशी. म असं काहीतरी तनं नाई या महिलांनी पण जरी अ घराच्या बाहेर नाही काहीतरी करायचे. त मुली पण त्याच्यातनं शिकतात ना, आपणही पुढे करू शकतो वगैरे वगैरे.
हो आणि टुश ट्युशन आता म्हणजे काही काहींना ड्रॉइंगचं पण अस अं ड्रॉइंग करा तुम्ही, ड्रॉइंग साठी सुद्धा एखाद्या वेळेस नाही का असं को कोणाला असं, दोन तीन दिवसाचा, हां हां आता काही काहीचं बघ ड्रॉइंग खूप छान हे, ते काय म्हणतं मी तर श्यक्य समर कॅम्प आहे, तर मी तुम्हाला एक महिना घेऊ शकत ते आठवड्यातन दोन दिवस जे काय, पाचशे न हजार रुपये चार्जेस असतात ते देतात. त्याच्यातनं पण कमाई होती ना, मुलांना आणि हा अन मुला समरकॅम्प मध्ये सुट्या असतात, त्यामुळे ते आवडीने ते गोष्टी करतात.
बरोबर आहे करतातच आणि तसं बघितलं ना तर स- सध्या आहे ना महिला आहे ना पुरुषांच्या बरोबरीने आहेत. आणि करतात महिला पण मजा करत नाही ना त्यांना असं, प्रोत्साहित करावं लागत
हो काही काही कंटाळा करतात ना हॅलो, हम्म, मग आपण हं हं पण मग त्यांना खूप काही गोष्टी आहेत ते करू शकतात.
हम्म
हम्म
पण मग काही ना स्वतःच्या मूडवर डिपेंड ठेवतात मूड असेल तर करायचं, नाही तर नाही करायचं.
आता मेहंदीचे क्लास बघ मेहंदीच आप - आपण हायना लग्न समारंभामध्ये बघ ना मेंहदी काढायला गेलो नवर देवाची नवरीची मेंहदी काढायला घेतात.
हा आता कितीच जण जॉब करून, हे उद्योग करतात, माहिती का?
हो, चार
हो, आवाज येतोय
आवाज येेतोय, चार हजार रुपये फक्त नवरीच्या हातावर हा नवरीच्या हातावरचे घेतात. बाहेरचे दुसरे जे असतात त्यांचे वेगळे तीनशे, चारशे जशी मेंदी काढल, अरे वीण काढली तर
हो तीनशे रुपये हात ते एक एक हात दोन हातांवर फक्त पुढून काढायचं तरी तीनशे रुपये घेतात. असं आहे, पण म आता महिलांनी करायला पाहिजे.
हो
हम्म
रुपये पैशवांती खर्च असेल
हो आता मी स्वतः सुद्धा तर म्हणजे स्वतः पण जॉब जरी करते त घरी पण बसून ब्लाउज शिवते, साड्यांना पिकोफॉल कर पून्हा झालं, ते करते
म नाही, केलंच पाहिजे, सगळं केलं तर होतं, मुळात म्हणजे आणि हे आपल्यावरती पण डीप पेंड आहे की, आपण केलं पाहिजे असं.
हा आपल्याकडं होणं, नाही होणं, या विचारांमध्ये राहिलं तर काहीच होणार नाही.
हा आणि मुळात म्हणजे नाही का, कायकाय जण काय, आपला कमी विचार पण लोक - का च जास्त करत्यात, हा काय म्हणल, ही काय म्हणल, ही ते काय म्हणल, यांना समजलं तर हे काय म्हणल, ही चुकीची भावना आहे, लोक काय आपल्याला दयायला येत नाही, घेयला येत नाही. आप
अरे, उलटं उलटं घरामध्ये साड्या विकायच् घरगुती चालू केलं तरी त्याच्यात पैसा मिळतो, म ते घरगुती वस्तू, खाण्याची वस्तू बनवला ते विकलं तर त्यात पैसा मिळतो खर्च तेवढं मेंटॅलिटी मानसिकता तेवढी पाहिजे अस
पाहिजे ला असते फक्त मला एवढंच. म्ह नायच की आपण आपला विचार फक्त केला पाहिजे. लोकाचा सोडून आपण आजकाल हाय ना लोक -कांचा जास्त विचार आपला कमी करतो.
हा ते तर आहे. आणि लोक काय लोकं काय ना आता घरात येऊन जेवताना आपण त्या लोकांच्या घरात जाऊन जेवतो. पण विचार मात्र किती लोकांचा करतो.
हो. म्हणजे आज आपण ना आता विचार केला आपणला वाटतय आपल्याला जीन्स घालावी पण आपण ना आधी आपल्याला आवडत म्हणून नाही घालता पण काय नाही नको बाहेर गेल कोणी बघितलं तर नाव ठेवल अरे तू लोकांचा काय विचार करतोय. स्वतःचा तुला आवडती, तुला आवडती, तुला आवडती तुला छान दिसती आरश्या त बघितल्यावर छान वाटती घातल्यावर. काय पण आधी आपण काय करतो दुसऱ्याचा विचार करतो
इथे आवडतं की नाही इथे काय म्हणतील चांगलं दिसेल की नाही. अजून तर खेड्यातल्या मुली तर बऱ्याचशा मुली अजून ही हेच असत ते विदाऊट बाह्यांच्या ड्रेस घालावा की नाही घालावा इथून सुरुवात असते. जीन्सच तर लई लांबचं झालं इथूनच सुरुवात आहे करायला नाही पाहिजे असं. स्वतःला आवडताना स्वतःची आवड जपा.
हा स्वतःची आवड जपली पाहिजे खरंच आहे ना. आपल्याला जे आवडते ते करून रिकाम व्हायचं. कोणाचा करायचा नाही काय नाही आपल्या घरच्या ना आवडल आपल्याला आवड बास झाली. बाहेर आपल्याला काही नाव ठेवलं तरी त्याच्याशी आपल्याला काहीच घेण नाही देन नाही. कारण की आपण त्यांच्या घरी कधी जेवायला जात नाही ते आपल्या घरी येत नाही. बरोबर की नाही म्हणजे अशा म अशा मताची मी तर खूप आहे तुला काय वाटत?
म बरोबर आहे तसच पाहिजे उलट विचार करत बसल तर लोकांचाच विचार करत बसत तर स्वतःच काही होणारच नाही.
बरोबर आहे ना मग
मग तर ते तस झालं सावित्रीबाई फुलेंनी शिकवायला सुरुवात केली होती पण शाळेमध्ये मुलीच येत नव्हत्या कारण चार लोक काय म्हणतील. पण आज त्यांनी मुलीं सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आज मुली लिहिता वाचता येत. तर मुलांनी तर केलं पाहिजे.
बरोबर आहे ना चल छान वाटलं तुझ्याशी बोलून एकदम मस्त.
छान वाटल.
चालेल चालेल.
हो हो हॅलो बाय